हां बोलात आहे
हॅलो!
हांां कशा आत.
मस्त तुमचा आवाज खूपच बारीक येते.
हो का एक मिनटं मला वली मळू दे्या येस आता येतो आहे.
नाही एकदम असं स्लो ऐक त्याला अनुभव.
ह मे अठ मिनट स्पकर. हम्म. हा ठीक आहे चला आता असंच बोलून घेऊ कारण मी वॉल्यूम तर फुल केलेला आहे ऍक्च्युली स्पीकरन आहे की नाही माहिती नाही. ह दिसत पण नाही स्पीकर स्कन स्क्रीनवर ॲक्च्युली ह हा ह ह् काय म्हणता कशात हो नाही अजून नाही. एक वाजेपर्यंत दीड दोन वाजेपर्यंत करते चालू आहे बाकीच काय? काय आवरावरी तुमचं झालं जेवण.
हा झालंय बाबा हेच कॉल करायचा आता दोन दिवसात तीस जणांना करायचंय.
ओके ओके काय बनवलं हो. अच्छा आता हरे बाप रे कशा आ मग तब्येतीची काळजी घ्या नट
हम्म नाही मस्त नॉर्मल झाली इमिजिट डिलिव्हरी
ओके े. ओके मला वाटलं तुम्ही अजून डिलिव्हरी साठी आलाय अजून ओके.
नाही झालंय नऊ महिन्याची मुलगी आता.
अच्छा अच्छा अच्छा ओके ओके्.
दसरे नाही आहेतेत.
अच्छा म्हणून मग इकडे राहतय बरोबरी काय आमच्या. तर ड्युटी करायची असायची तर तीन महिन्यातच आम्हाला यावं लागलं बच्चांना घेऊन. मग कसं जमेल तसच. नाही जॉब नाही माझी मुलगी तर मोठी झाली आहे हम् पंचवीस. वस वर्षाची चोवीस वर्षाची झाली जॉब पण करतीय. पण म्हणजे आमच्या वेळेस असं म्हणते मी की जॉब वगैरेसाठी. आम्ही बाहेर असायचो. तर तीन महिन्यातच यावं लागलं यांच्यासोबत इिकडे काय कसं असेल ते. आमच आम्हालाच सांभाळायला लागलं सासू ना आहे कोणी नाही सोबत.
आता का आमच्या सोबत सगळे असते.
नाही चांगलं ना जमतय तर राहायचं मग काय कारण हे ल लोक. ड्युटी वगैरे करणार आहे ना इकडे तिकडे आम्हाला. राहायला लागत होत मग कायट किती दिवस राहणार किती दिवस. त्यांच्या मग खायच्या परत प्रॉब्लेम होतात ना.
हा तेच घ त्यामुळे प्रॉब्लेम येतात.
कसं आहे बच्चू तुमचां मुलगी मुलगा मुलगी आहे. ह अरे वा छान काय नाव आहे हो आणिजय खऊ ते हम्म तर रणी ठिकायचे ग नऊ महिन्या च म्हणज्या आता हा हळूहळू चालायला वगैरे लागेल अजून
हा आता धरून उभारती चालायचं वगैरे काय नाही
हा हा हळूहळू होईल दोन हम्म वर्षाच्या आधी मुला हय मुलं थोडे थोडे चालायला लागतात नाही तर दो एखाद दोन महिन इकडे त इिककडे हा
हा फक् तिला काहीतरी सपोर्ट पाहिजे
हम हम् ते त्यांचे त्यांच्या हळूहळू बरोबर हा फेरते बरोबर
ना पण अजून हात सोडून वगैरे काय फिरत नाही
फर आपल्या
ह रांगची रांगायला तर पाचव्या आताच शिकली
अच्छा ह माझी मुलगी पण तिला वॉकर यूज केलेलंच होतं मी आणि वॉकरमध्ये पूर्ण घरभर फिरायचे खाली ठेवायचं काय काम नसायचं का जे सापडेल ते दुधळमुळे सगळं
ह
कादळाची डब्बी सापडली तर सगळीकडे मग काळाकाळा करून नाही पाहिजे पूर्णपणे हय काय उद्योग करायचे काय मी फोटो पण काढून ठेवलेले जेव जव क काय काय उद्योग करायचे ते्हा ते फोटो काढलेले आहेत तुम्ही पण हां मेमरीज खूप छान वाटतात खूप छान वाटतात त्या मेमरीज नेमकं माझ्या फोटोग्राफरनी काय केलं ते डलर ह पहिले ते आमच्या जमान्यात तर काय ते हे असायचं ब्लॅक हे त्याने ते हे काढून घेतलं तर ते असं डार्कमध्ये काढायचं असतं ना तर ते त्याने ब्रईटमध्येच काढून घेतले सगळे फोटोज घेतले माझे ते नेमके एवढे मी छान छान काढलेलं एवढं असं वाईट वाटलं ना सगळे ते महत्त्वाचे फोट असे छोटेसे एक वर्षर काढलेले तिच्यासाठी सगळे गेले तुम्हाला म्हणते मी म्हणूनच आठवणीने की काढून ठेवायच का नंतर खूप मजा वाटत मुलांना बघायला खूप मजा वा त्या मुलांना आपल्याला पण बघायला छान वाटतं ते
हम्म त्यांना ल भारी वाटतते आता आपलेच फोटो आपण बघितलं तर
खुमग जुने फोटोज त्या मेमोरीज असतात आपल्या ते नंतर खूप वर्षांनी ना आपल्याला छान वाटतं बघा
हा आता मग माझे लग्नाचेच व्हिडिओ बघितले की सस भारी वाटते
हो मग काय ते सांगते ना सगळ्या जुन्या आठवणी येत त्याच सगळ्या
तेच किऊ ना तर मुलगी काय जॉबला आहे
हा माझी मुलगी जॉबला आहेता इंजिनिअरिंग केलं तिने हम्म आता जॉबला आहे अजून दुसरा शोध ते बाबा आता दोन तीन वर्ष झाले ते आता सध्या ते आय टी सेक्टर म्हधल्या मध्ये पण एवढ हे झालंय की आता जॉब जास्त नाही त्यांनाच काढ्याचे बध्य झाले तशं झालं हां
किती जण आहेत त्यांना किती जणांना काढले आता
खूप काढलंय आता म्हणून ते जॉब शोधते दुस खरां ते काय मिळत नाही आहे बघूयता कसं काय चालू प्रयत्न करतेय आता तिच्या पंचवीस म्हणजे च पंचवीस पूर्ण झालं तिचं चोवीस लागलं तर
तुमच्याच इच्छे मग
हा
हा आमचं माझं पण पंचवीस रनिंग आहे
हो होठेचर काय आता तिचं पण दोन एक वर्षात करायचं लग्न. पण थोड स्टेबल काहीतरी अजून झाले की मग बघायचं
काय वा
त्या मुलांच एकदा शिक्षण झालं की एक टेन्शन जातं मग लग्न झालं की जात पण आपल्यामागचं सगळं काही जात नाही आपलं राातच आपलं आपण मुलांच्या मध्येच राहतो कायम आपण म्हणतो नुसत हो आपण म्हणतो हे झालं की मोकळत झालं तुम्ही म्हणाल एक वर्षा झाली शांती दोन नाही तस काही नाहीये त्यांच्या मागे सुततच असतो आपण असं असत ते आईला कधी त्यांच्यात न फुटका नसते असं हे झालं की हे असतं ते झाले
हम्म आईला शेवट पर्यंतच नसत आईला आई झाली का अज्जी अज्जी झाली क पणजी
टिक पाणजी
ते तर चालू असतेय
अजून काय तुमचे मिस्टर काय करतात
त्यांनी इंजिनियर आहे ते आपले ह्याचे पार्ट याचे डिझाईन करतात कार
अ अच्छा अच्छा अच्छा अच्ा जात का कपनी तेला छहाा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझे पण मिस्टर जॉबच करतात ह तेच त्यांच्याण सगळं का नाही नाही नाही इंजिनियर आहेत ते पण कंपनीिक केमिकल कंपनीिक फमसरतात
हा कोण
ह हम्म हम् या मग कधी इकडे फिरायला
हा आता फिर
बिलबुल अजून थोडं मोठं झालं क अजून थोडं मोठं झालं की आता सध्या सहा नऊ महिन्याचं घेऊन फिरायचं म्हणजे अवघडे
नाही हे आम्ही तर दीड महिन्याची होती तेव्हा इथ सोलापूरचा आमचा गड्डा भरतो ना सिद्धेश्वरचा
अच्छा अच्छा हां
हम्म दीड महिन्याच घेऊनेलो लगेच फिरलो बाहेर ले लवकर पडलो
हम्म नाही ते देवाचं वगैरे तर ते देव हो नॉर्मल असलं की खूप खूप खूप कुटावना कमी होतो क्च्युली सीझर झाला म्हणजे खूप ताप असतो ऍक्च्युली ते आपल्याला त्रासच नाही माझं नॉर्मलच आहे पण एक सांग ते सीझर झालं तर म्हणजे खूप काळजी घ्यायला लागतय आणि आपल्याला दुखणं खुपणं पण खूप असतंच चालू हा. नॉर्मल झालं तर टेन्शन हो हो. तेच ना सगळाच त्रास होतो सीजर आणि हो हो एकच मुलगी आहे मला. हम्म. एकुलती एक. अहं अहं आजकाल तुम्हाला तुमचं आमच्या वेळेस कसं होत आधी आ आधी आधीच्या जमान्यात एवढे पाच, सहा, चार चार वगैरे असायचे ना तर म्हणून आमच्या आमच्या या ग्रुपमध्ये बऱ्याच जणां तुम्ही बघितलं एक ते एक मुलगी तर मुलगी मुलगा तर मुलगा असं झालेलं. आता तुमच्या एजमध्ये जरा चेंजेस झालेत म्हणल दोन करतातच कंपल्सरी म्हणजे एक
आम्ही पण आता एकच करायचं डिसाईड केलो.
नाही तुमच्या एज मध्ये करतात ते लोक एकाला दोन पाहिजे तर तं वातावरण पण आधी सारखं असं नाही राहिलंय म लोक एकमेकांशी बोलत नाही जास्त का नाही विचार असं एकटं एकटं झाल्यामुळं तुमच्या एजमध्ये आता असं झालेलं आहे की एकाला दोन तरी पाहिजे बाबा त्यांचे त्यांचे ते विचारतील. तरी जसे असतील तसे असं टाईप असं झालेलं ऍक्च्युली. आमच्या वेळेस कसं होतं? ते तसं हे आताच वातावरण आहे ना तसं नव्हतं तेव्हा. थोडा फरक होता. हम्म. आमच्या वेळेस मी मग बघते ना म माझ्या हो ह्याच्यामध्ये रा मध्ये बऱ्याच जणांची काय ते एक मुलगी तर मुलगी एक एक एक मुलगा ते एक मुलगा अशा टाईप सगळ्यांचं बऱ्याच जणांचं बघितलं. हम्म. पण तुम्ही करायला पाहिजे ऍक्च्युली, कारण तर नाही तसं आधी सारखं राहयल. एकाला दोन पाहिजे. हो ऍक्चुली तू पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे एकालाच सांभाळ थकून जात माणूस आणि असं
आणि आंता एकांची फी साठ, सत्तर हजार रुपये.
तर एवढं एज्युकेशन पण मह झालेलं आहे. कायच करेल माणूस जातो. काय नाही. राह न काय घरी काय करणार माणूस सेविंग आणि का बरं बरी हाय.
हा. आता एकीलाच लाच करायचं म्हणजे आता माझ्या दिराची मुलगी आहे चार वर्षाची हा. मग तिला आत्ता साठ हजार सांगतीत सहा महिन्याला.
अ
मग आपलं पेमेंट महिन्याभराच एक पेमेंट तिथंच जातय त्यांना.
मग काय करणार? मग माणूस दुसरं काहीच नाही विचारच नाही करू शकत असं आहे. बरोबर आहे.
कस सांबा
कसं करायचं?
एकालाच व्यवस्थित नीट
तेवढं व्यवस्थित नीट केलं तर, हो नाही आणि आपली जबाबदारी आपण चौघाचच दोन दोन दोघांचं पण नीट होणार नाही असं करून कणी एक आजकालच्या सांग ते ट्रेंड म्हणून बाकी काय नाही. हम्म ॲक्च्युली बरोबर
हा चला ओके चला. बाय मी करते म लगेच तुम्हाला कॉल ओके चल बाय.